झाला का स्वयंपाक?
हा स्वयंपाक आवरूनच म्हणला आता कॉल करावा.
अच्छा अच्छा काय बनवलं?
ती भाजी आणलेली शेतातून, आमच्या इथं पावसाळ्यात भाजी मिळ उठते ना ती पालक हि जी पात्री जी म्हणून असते, ती बनवली.
पात्रीची भाजी अच्छा.
हा ते शेतात येते, येत पावसाळ्यात ना.
ती चिवडीची भाजी वेगळी असते ना?
कसली?
चिवडी चिवडीची भाजी असते बारीक पत्त्यांवाली बघा.
हा अस असते हो. हो अ असते सगळ्या भाज्या काय उगवत्यात. पावसाळ्यामध्ये आणायच्या
जी वेगळी असते का?
हो पात्रीची म्हणजे असं महुरीची भाजी बघितली तुम्ही शेतातली कधी?
मोहरी माहिती मला त्याला असं फुलं फुलं येतात ना वर?
आणि ती तीची पानं असतात बघा, ते अशी त्रिक हे जेवाने. तशीच असते ती पाथऱ्याची भाजी, अ फक्त असं ते जमनीत असते ती मातीत, छोट छोट असं फु फ्लावरच कस हे असत तसं असतंय ते, मग त हे करायची उपडून आणायची ती. धुवून मग ती कां उकडून घ्यायची डाळ घालून आणि कांदा घालून परता यची.
म्हणजे तिला उकडायची असते का मुळ्याच्या भाजीसारखी.
हा, उकडायची डाळ घालायची त्यात आपली तुरीची किंवा हिजी आणि त्यात उकडायची ते आणि ते हे करायचे कांदा घालायचा भरपूर आणि ते चटणी मीठ घालून परतायचे.
ती करडईची भाजी तर नाही म्हणते ना तुम्ही?
कुरडा कुरडूची भाजी वेगळी आणि पाथरीची भाजी वेगळी, कुरडूची पण असते आमच्या इथे.
करडई म्हणतात त्याला, त्याच तेल नाही का काढतो करडईचं तेल म्हणतो बघा आपण.
तीनव ती वेगळं.
ती करडईची भाजी पण तशीच असते, थोडी ऑइली असते बघा त त्याच्यात ऑइल ऑइल असतं जरा.
ह ती वेगळी आणि ही अ ती बी वेगळी आणि हि वेगळी.
अच्छा मग कोणती डाळ घालायची त्याच्यात?
कोणती पण, आता डाळ मी हि जी घातली तुरीची. ती डाळ घातली ती उकडली आणि ते कांदा त्याने करून परत परतून ठेवली म आता.
हा हा हा मग तुम्ही शेतांमध्ये अशी थोडी थोडी भाज्या पण लावत असणार ना?
हो नाही आता ते अ पाणीच नसते आमच्याकडे त्यामुळ नाही, उन्हाळ्यात ना काय आता पाऊस आहेत ना काय. नाही येत ना पावसामुळे काहीच नाही भाज्याते. जास्त पाऊस असलाकि येतच नाही मग, चिखलात म खराब होत्यात भाज्या. मग विकतच बाजारात बाजारातून आणायाच्या मेथीची. पाल, पोकळा सगळं दर रविवारी बाजार असतो आमच्या इथं.
अच्छा! मग स्वस्त असतात भाज्या तिकडे.
हो.. म्हणजे तीस रुपयेला पावशेर. अ.. ते. वीस रुपयेला पावशेर तीस ला अर्धा किलो असं वांगी फ्लावरचा गड्डा चाळीस रुपये. फ्लावर, कोबीचा गड्डा वीस रुपये असा भाजी असतात.
अच्छा! ! अच्छा! ! चांगलं आहे मग आमच्या इकडे तर भाजी खूप महाग असते ओ
हो पुण्यात महाग आता कोल्हापूरात इथल्या इथं आमच्या इथं महाग आणि पुण्यात तरी केवढं महाग असणार.
हो खूप महाान.
हो
तसं सगळ्याच गोष्टींचे हे वाढल्या आणि ओ..
सगळंच होय सगळ्यात तेल, डिझेल सगळ्यात दर वाढल्यात. तेल तरी चार हजार रुपये तेल. चार हजार रुपये तेल डबा पंधरा किलोचा झालाय आता.
सगळंच वाढलं महागाई खूप वाढली हो.
खूप महागाई वाढली आता ते युद्ध चालय ना त्यामुळं.
हा ते थांबलं पण नाही ना अजून. युद्ध पण कुठे थांबलंय अजून.
माहितय त्यामुळे ते चालूच आहे ना त्यामुळे ते महागाई पण वाढवाल्यात आणि हे पण करायला.
हा तेच ना मग त्यासोबत भाकरी केली का?
हो भाकरी सात सात भाक री केल्या भात आमटी अजून आमटी शिजायलाय लागल्या गेसावर ठेवली. आणि आता म्हणलं फोन लावावा मुल मुलगा खेळायला लागलाय मुलगी आता आली शाळेसन. ती अभ्यासला बसल्या त्याचा अभ्यास घेतलाय स्वयंपाक करत करत तो खेळा लागला आता. ती बसल्या वर येऊन वर आहेत ना आमच्या रूम डबल काढलाय मी तर इवन म्हटलं आता खाली दंगा असतो तिथ ऐकू पण येत वर येऊन बसलो.
हां हां हा बरोबर आहे
हम्म तुमचा स्वयंपाक निवांत आठच्या पुढे
हा आता परत त्याचा थोडासा अभ्यास घेतला चहा वगैरे घेतला आणि आता निवांत थोडंसं बसलीय फोन वगैरे करते एक दोन आणि मग नंतर स्वयंपाक
ह ह तिघांचा पुरत तिघांचा स्वयंपाक ना मग भाकरी करताय का संध्याकाळ काय चपाती
अ.. बघा आता चपाती नाही करत चपाती डब्यात असते ना सकाळी आणि कोरडी भाजी पण असते. मग आता ओली भाजी आणि भाकरी असते पण मुलगा भाकरी खातच नाही. मग त्याच वेगळं करा त्याची परत दोन चपात्या टाका किंवा पराठे असले तर मग ते एकत्र पीठाचे पराठे वगैरे असं भाजी सोबत तो खातच नाही मग त्याला असं, अ हे करून द्याव लागतं वेगवेगळ्या पीठं एकत्र करून त्या ची पोळी म्हणजे किंवा भाज्या वगैरे घालून पराठ्या सारखा करून द्यावं लागत त्याला.
हा हा हा. थालीपीठ किंवा पराठा करून द्यायचां हम् हम्.
मुलांच्या तशा तरी पोटात जात ना कमीत कमी ते पीठ जायला पाहिजे सारखं. ग गहू खाणं योग्य नाही-
नाही पण आणि मुलान्णी ते पचत नाही व आणि पावसाळ्यास तर नाहीच नाही.
हा तेच कधी बेसनपोळी वगैरे असं म्हणजे वेगवेगळ्या पिठाच्या पोळ्या असं बनवत असते मग मी त्याला
हा हा हा
हम् कारण असं पूर्ण ज्वारीची भाकर पूर्ण असं खात खातच नाही ते बाजरीेची भाकरर पण नाही खात
हा हा हा
ते अशी पोळी सारखी लाटलेली पाहिजे त्याला.
मग ते रोज संध्याकाळी काहीतरी व पेट्ट घालायची ती भाज्या पराठा बिराठा करायचा आणि त्याला द्यायचं.
हा मग तसच बनवावं लागतं.
तुम्हाला मग भाकरी दोन करायच्या दोघांच्या पुरत.
हो भाकरी करायच्या नाहीत तेच पराठे ॲड ऑन करायचे म्हणजे त्याच्यात जास्त बीठ घालायचं असेल. त्याला बा चपातीसारखं लागतं ना मग आमचं थोडंसं असं तो हे पडत नाही का आपण काय म्ह त्याला थालीपीठ टाईप तसं करायचं मन काय करायचं हा.
देत खात नाही म्हटलं तर काहीतरी करून द्यायलाच पाहिजे ना म.
हा करावंच लागतं कारण की ते गहू गहू गहू मला पण नाही आवडत अस सारखं द्यायला आणि ते खाल मग चुकीचं आहे.
होय रोज रोजच चपाती आणि रोज डब्याला च पाती आहे ओ सकाळी तुमच्या.
सकाळी चपाती असते ना त्याच्यामुळे संध्याकाळी काही
संध्याकाळी कायतरी हे रोज मग सकाळ संध्याकाळ चपाती नाही चालणार.
हा मग कधी भात वगैरे असतो ना त्याचा काही इशू नाही तसा मेथीचे आपले दशम्या वगैरे करतो आपण तसं पण असतं. मेथी पालकच्या दशम्या म्हणजे कसं? ते अ पालेभाज्या पण नाही खात ना.
हा तो पालेभाज्या पण खात नाही.
नाही खात म्हणजे त्याला अस सूपी सुपीच्या भाज्या असत ना सूपच्या करी च्या त्या नाही खात ते मग त्याला अश्या पद्धतीने खाऊ घायला लाग तो ते वेगळं ते वेगळ प्रकारे आज ओ अस खूप कठीण आहे हो
पालेभाज्या खायच्या नाहीत.
नाही म्हणजे त्याला पहिली पासून आवडतच नाही त्याला लहानपणी जबरदस्ती खाऊ घालायची मी. प तेव्हा तो लहान होता तर खायचा आता मोठा झाला ना जरा. आणि सातवी आठवी म्हटलं की मुलं ते पालेभाज्या खातच नाही.
खात नाही मग आमची माझी मुलगा माझं काही काही पण तुम्ही ताटात द्या सगळं खातोय पण मुलगी साधी कोथिंबीर जरी त्या आमटीत असली क नाही ती अशी व साईड ला काढते आणि ती हे करते फक्त पाणी घेते तिच बटाट्याची भाजी नाही बा टोमॅट नाही दोडका नाही का पालेभाज्या तरी तोंडात घाल नाही फक्त वांग आणि ती आवडीची भाजी दोड तर नाही तर ति झूणक्या कधी खात नाही भाकरी तरी तोंडात- ातच घेत नाही मनात असलं तरच संध्याचीी नाही तर खातच नाही भात दोन टाइम. आंडी मटन चिकन चिकन असलं काय नाही चिकन फक्त ते मऊ मऊ खाते. दुसरं चालत नाही बकऱच बकऱ्याचं मटण तोंडात वास घेत नाही. रस्सा केला तर खातच नाही ती घरात चिकनचा तेवढा रस्ता खात
हम्म हम्म. तरी तुम्ही नॉन व्हेज खाणारेय, तर उलट खायला पाहिजेय ना.
ती दोन दिवसनी पण तीच सवय लागलीय. आम्ही खातोय ती मिस्ट पण खातात. मी आणि सासूबाई. दुसरी दोन माळकरीयेत आमचे. सासरे आणि दीर आहेत ते. मग ते अ आम्ही तीघ जन खातोय. पण, ती खाते फक्त चिकनच मऊ मऊ पीस खाते. त्या अनी रसा. बकऱ्याचं मटण नाही. चिकन मध्ये अस ते असं हे. जरा अस पातळ असं हे नसतंय काय. खलं खात नाही उकडलेलं अंड नाही. अंड्याची पोळी नाही. काही सुद्धा नाही. ते मुलगा खातो. उकडलेला अंड खातोय. अंड्याची पोळी. बकऱ्याच मटण तो पण नाय चिकन पण नाय. त त्याला. उकडलेला अंडा आणि अंड्याच्या पोळी. असंच खातोय तो पण.
आमच्या इथ. काल बघा आम्ही मटण केलं होतं. त्याच्यासोबत खायला. त्याला ते कोकनीच स्टाईलचे कोंबडी वडे नसातात का? त्याच्यामध्ये तांदुळाचं पीठ. नंतर ज्वारीचं थोडंसं, गव्हाचं, रवा असतो. आणि बेसनपीठ असत. सगळं एकत्र करून ते वडे बनवावे लागले. त्याच्यासाठी स्पेशल. आणि आमच्यासाठी भाकऱ्या.
का तर तिच्यासह खा. म्हणजे तू खाऊ दे म्हणून.
मग घरात चार लोक असो. का एक लोक चार पणे च्या बरोबरीनेय माझ. कठीने बाबा. भाकरी असल्या की ना. त्याला काही ना काही म्हणजे. संध्याकाळचा स्वयंपाक पूर्ण असतो च आमचा. हे सुद्धा मला बोलतात. मिस्टर माजे, की काय तू त्याचे लाड करते. म्हटल जाऊ दे. तो पण कोणाजवळ लाड
होय. आता मम्मी जवळ नाय करणार तर. आपण दुसरं कोणच्या कोणाजवळ मागणार.
हा. म तेच.
होय.
मग करते. त्याचं थोडस वेगळं. आपल्याला पण होऊन जातं.
ह हा.
सकाळी तर काय? फक्त भाजीच पाती करा. पटकन पळा. असं असतं.
सकाळच काय मग दुसरं जेवण बनवतच नसं ल उठायच. आवरायच. आणि भाजी चपाती करून. डबे
चटन्या वगैरे करून ठेवलेल्या असतात. आता काल मस्त सुट्टी होती ना. मला. ही यात्रेची आमची. पालखी गेली. तर त्याची सुट्टी होती ना. तर मग म जवळची चटणी बनवून ठेवली. शेंगदाण्या तीळीची चटणी बनवून ठेवली. मग त्या थोड्याशा चटण्या चवीला वगैरे. ते चटण्या वगैरे खातो. असं पराठा करून दीलाना. भाजीपाल्याचा. मेथीचा पराठा. पालकचा पराठा. मग त्याच्या सोबत चटण्या खातो. चटण्या खायला प्रॉब्लेम नाही त्याला. तो अशाअशा ओलसर नारडच्या. चटण्या पण चालतात. भाकरी नको. भाकरी म्हहिती जाडजाड भाकरी भाकरी दिसली ना की. त्याला प्रॉब्लेम होतोय.
काय प्रॉब्लेम होतोय. माहित नाही पण.
माझ्या घशात अटक देत. असं म्हणतो तो.
घशाच्या खाली उतरत नाही.
ह. आणि रश्यावाली भाजी पण नको. मग त्याच्यासोबत. ह. बाकी सगळं खात तो. सगळं खायला काहीच प्रॉब्लेम नाही. कोणतीही भाजी द्या. कारल्याची पण खातो. पण भाक
भाकरी नको. नुसती भाकरी सोडू सगळ्या खरं ब भाकरी नको.
ह. ह. ह. ती दुशमणी झाली त्याला भाकरीची. हो हो झाला का? बरं ठीके.